हां बोल की.
तुझा आवाज अडखळालाय ग. होय होय आता यालाय बोल.
हा येतोय.
हॅलो, आपण थोड बद्दल डिस्कशन करूया म्हणजे
हां
म आपल्या स दिसतो जे म्हणजे आपल्याला दिले आहेत त्या असं ना माया पाठीमागं मग काय सदेश आहेत, किंवा काय ते आपल्या आपल्याला शिकवतात त्याबद्दल बोलूयात
हां हां बोलूया
तर चालेल तर पहिला पता येणारा सण म्हणजे पहिला म्हटल्यावर बेंदुरा सण, ताई येईल म्हणजे ओळीने जाऊया तर!
हा होय बेंदूरच, ह
ह म्हचे का करतात तर महिला एक दिवस आराम म्हणून हा सण साजरा केला जातो असं म्हणता येईल कारण वर्षातील तीशे तीनशे चौसष्ट दिवस हा तो बैल कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, शेतकऱ्याच्या बरोबर- म्हणजे खांद्याला खांदा काम करत असतो नांगर णी असू दे पेरणी असू दे किंवा काही असू दे शेतात तो राग राग राबत असतो, त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र देखील म्हटले जाते. आणि दुसरा म त्यानंतर येणारा सण म्हणजे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमा तुम्ही वाचला म्हणजे हा सण स्त्रियांसाठी-
ह हा सण स्त्रियांसाठीच असतोय या
हा तर त्यामध्ये तुम्ही वटपौर्णिमा तुमच्याकडे वटपौर्णिमा कशी साजरी करतात?
आमच्याकडे माहिते आहे, म्हणजे स्त्रिया जातात बाकी कोण जात नाही आपण तर काही जातच नाही त्याज्यामुळ - कसं सकाळी सकाळी लवकर उठायचं म्हणजे तयारीतन करायची आणि वडाचं झाड असते, त्या वडाच्या झाडाला जाऊन पूजा करायच्या असत्या मतीत तर तेने ते पान वगैरे ठेवत त्यात त्याच्यावरती फळ ठेवतात म्हणजे केळी हा खाऊची पान ठेवतात त्याच्यावरती केळी ठेवायची, परत ते अ हेच वट पौर्णिमेचा पुडा मिळतोय- आपल्याला माहिती आहे ना, त्याच्यामध्ये बांगडी बांगडी वगैरे हां सामान वगैरे असते त्याच्यात त ची पूजा करायची ते तिथं ठेवायची च ते त्यानंतरन पाच मनी दौऱ्यात बांधतात आणि ते प्रत्येक स्त्रियांच्या मंगसूत्रला म्हणजे मंगळसूत्राला बांधलेलं असत ते, म्हणजे त्यावेेळेस ते बांधतात. हा आणि त्याच्यानंतर न ज्या पण स्त्रिया असतील त्या एकमेकींच्या ओटी भरतात, एकमेकीना हळदी कुंकू लावतात, अन् जे पण काय आपण तीर्थ घेऊन जातो ते एकमेकीना देतात ते, खाण्यासाठी. ठीक
बर बर, म आमच्या इथे पण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वटपौर्णिमा साजरी करतात, जस की मी तुम्हाला संगीन एका, पहिला तर असं बोलतात की वटपौर्णिमा हा स्त्री म्हणजे त्यांच्या पती देवतांसाठी ते केलेला सण आहे. आणि त्या दिवशी अ सावित्र्यानी म्हणजे वडा झाडा खाली आप आपल्या पतीचे म्हणजे अ परत म्हणजे जे प्राण यम देऊनेत हो हो ते परत मागितले होते आणि तिथे ती पूजा म्हणूनच तिथे ती पूजा केली जाते आणि सात जन्म हाच नवरा मिळू दे असा संदेश किंवा अशी म्हणजे इच्छा पण मागतो मग तो नवरा कसाई हा, हो अगदी बरोबर, सॉरी हा मला तो शब्द आठवत नव्हता तर तुम्ही सांगितलात तर अशी आपण प्रार्थना करतो मग तो नवरा कसा ही असू दे आणि त्यावेळी अ ह्याचा पण आंब्याचा देखील निैवेद दाखवतात.
होय होय मेन फळ म्हणायला गेले तर त्यावेेळेस आंब्याचच, आंब्याचं फळ दाखवतात त्यावेळेसच.
हो आणि ते लहान लहान मुलं तो फळ चोरी करतात, असं म्हणतात की ते देखील म्हणजे त्या सणाचा भाग आहे किंवा ते छान असतं आणि त्यामुळे खूप छान आनंद साजरा करतात आणि स्त्रिया देखील तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी म्हणजे इतक सणाज जेवढं नटत नाहीत त्या दिवशी छान शृंगार करतात अ बांगड्या हातात पूर्ण पैंजण पाय हातावर मेहंदी गजरा म्हणजे वेगवेगळ्या ह, वेगवेगळ्या हेअर साईल आणि हिरव्या साडीच, अस म्हणतात की हिरव्या कलरला महत्त्व ते तर हिरव्या साडे असं मस्त
हिरवी साडी म्हणजे सुहासिनीच एक मांडलेलं प्रतीक आहे ते. तेच्यामुळे ती त्यावेेळेस हिरव्या साड्याच जास्त नेसतात.
हो हो, अगदी बरोबर. जस की आता आपण बोललो आता वटपौर्णिमा हा स्त्रियांसाठी असतो. तसेच पुढे अनेक सण आहेत जे सगळ्यांसाठी असतात किंवा एन्जॉय करण्यासाठी असतात. आणि असं नाही की वटपौर्णिमेला फक्त स्त्रियांनी च उपवास धरावा तर म्हणजे एक माझी फ्रेंड आहे. तिच्या मिस्टरांनी देखील वट पौर्णिमेचा उपवास म्हणजे त्या दिवशी उपवास धरतात ना व्रत करतात. ख्यायचं प्यायचं वगैरे काही नसतं फक्त फळावर राहायचं असतं. नवऱ्यासाठी असं बोलतात तर माझ्या फ्रेंड च्या मिस्टरांनी असं ठरवलेलं की फक्त स्तियांनीच का सात जन्म मागावं. आपण देखील तेवढं आपला देखील तेवढं पावित्र असलं पाहिजे. आपण देखील हा व्रत केला पाहिजे आणि आपल्याला प्रति सात जण मी हीच बायको मिळावी यासाठी त्याने
बरोबर आहे कारण का कारण आपण मनापासून आप पण स्वतःहुन मागत अस तसच तेनी पण मागतात. त्यांच्या पण मनात काहीतरी इच्छा असतील म्हणून त्यांनी पण मागितलं असेल.
हो म्हणजे खूप छान म्हणजे ते किती हॅपी कपल होतं किंवा किती हॅप जोडा होत
हा तेच
आता त्यानंतर येणारा सण म्हणजे आपल्याला माहितीच आहे की पाऊस चालू झाला कि सगळ्या गाण्या म्हणजेच इंटरनेटवर असू दे स्वर असू दे, फेसबुक असू दे क्रोम असू दे, फेस म्हणजे काय पण इंस्टाग्राम असू दे सरळाव आपल्याला ऐकू जाणार म्हणजे गणपती बाप्पांचा आगमन ही पाऊस येता जात आपल्याला चाहूला लागते, गणपती बाप्पा आले म्हण कि सर्व लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत किंवा बायका असू देत, किंवा म्हणजे स्त्री असू देत. किंवा पुरुष असू देत. सर्वजण खुश हॅ मी म्हणजे एकदम आनंदी हो
सगळ्यांच्या मनात जो- जो त्यावेेळेस आपल्याला आनंद असतोय, तो मावत नाही. तो म्हणजे आपला गणेश उत्सव सण असतोय. तो आपण एवढ्या मोठ्याने साजरा करतोय की- सांगायलाच नको.
हो. म्हणजे आम- आमच्या इथ तर मंडळातील गणपती साठी- पंधरा दिवस अगोदर डेकोरेशन केल जात. लाय टिंग - वगेरे जोडले जातात झेंडूच्या फुलांनी डेकोरेशन केल जात म्हणजे पूर्ण गाव- तिथून आमचं मंडळा - गणपती बसतो ना तिथून आणि आमचा मंडळात - चा गणपत- दहा, अकरा किंवा नऊ- दिवस असा असतो आणि आमच्या घरात- पती हा अ- अ. पाच किंवा हा पाच दिवस असतो. आणि एकेकांच्या घरी दीड दिवस. हा -दीड दिवस देखील असतो. तर आम्ही मंडळाच्या गणपती सांगितलं- हो. हे आताच मला कळालं की दीड दिवसात- गणपती असतो म्हणजे थोडि इन्फॉर्मेशन मला सर्च किंवा ए आय द्वारे किंवा क्रोम द्वारे सर्च केल्यानंतर मला खूप छान माहिती मिळाली की दीड-
पण, कसय माहितीय का? दीड दिवसाचा गणपती- मी- मी कोकणचीय त्येच्यामुळे मला माहितीय. की आमच्या इकड तरी आमच्या- इकड ही प्रथा आहे- की आपल्या घरामध्ये कोण- तरी मयत होत. म्हणजे कोणतरी वारत- त्यावेेळेस, आत्ता आपल्या गणपती यायच्या आधी- एक -एक महिना पण नाय एक वर्ष म्हणा- नाही- तर आपलं दिवसांचा- फरक असतोय आता आता हे वारलंय आपल्यामध्ये आणि पुढे गणपतीय तर आपण साजरा करु शकत नाई ना तरी पण कू तो गणपतीचा सण करायचाच पण किती पण दिवस असू दे तुमच सात दिवस असू दे पाच दिवस असू दे किंवा अकरा दिवस असू दे पण तो गणपतीचा सण हा करायचाच म्हणजे गणपतीला आप आपल्या घरात आणून ठेवायचंच. म्हणून. तो दीड दिवस गण मध्ये ते ठेवतात म्हणजे, कसं एक दिवस यायचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो. विसर्जन करणार. म्हणून ते दीड दिवसाचा गणपती म्हणतात, आमच्या इकडे. तरी अस आहे बाकी. तिचं मला नाही माहिती, एवढं आमच्या भागात म्हणजे, मी कोकणची. त्याच्यामुळे आमच्या भागात कोक णच्या भागात दीड दिवसाचा गणपती ती अशा कारणासाठी ठेवतात. नाहीतर मग प्रत्येकाच्या घरी अकरा दिवस, नाहीतर सात दिवस.
हो अगदी मोठ्यानी हा आणि मोठानी, आणि तुम्हाला माहित आहे. की गणपती आप. आपल्या घरात खाऊ उपदेखील छान बनतोय, जस की मोदक गणपतीचे आवडते, गव्हाचे खीर, आणि त्यानंतर गौरी देखील आल्यानंतर भाजी वकरीचा नैवेद्य, म्हणजे खूप सारे नैवेद. बनवतो मग ते गोड असू देत, किंवा म्हणजे भाजी बाकरी सारखे असू देत. आणि त्या आनंदाने खातो आप पण माझे. पावसाळ्याच्या दिवसात गोड खाण्याची.
त्याच्यामध्येच उंदीर म्हणजे उंदीर बी म्हणजे मुकाचा हा मुशकचा तो पण आमच्यात मोठ्याने साजरा केला जातोय, जरी गणपती. आपला घरात असला तरी. त्याच्या नंतर ना जे जे. येणार म्हणजे मषकच पण येते, गौरीच पण येते, मी मी. तो की आम आमच्यात गौरीमध्ये ना. भरपूर असं खायला वगैरे असत. ते पहिला भाजी भाकरी द्यायची, त्याच्यानंतर आमच्यात ना चिकन पण असते, म्हणजे मटण वगैरे. गणपतीतूनच. कारण का तो कोकणच मेनच आहे. ऐकून असेल. तुमचं तिकडं कोण असेल तर तिला माहित असेल पण त्या भागात तर तसं कोकण कोकण भागात की नॉनव्हेज असत पण एवढंच की गणपतीला देत नाही आपण नैवेद्य
नैवेद गणपतीला हा ओके तर गौरीला आपण नैवेद्य देऊ शकतो नॉन व्हेजचा
हा पण गणपतीला नाही गणपतीला व्हेजच
ओके तर हे देखील म्हणजे मला अअ आता फर्स्ट टाईमच कळला म्हणजे तुमच्यासोबत बोलून मला खूप छान माहिती देखील मिळाली म्हणजे तुमच्याकडे कसे सण साजरे करतात कोकण भागात म्हणजे गणपती बसतो परत वट पौर्णिमा असु देत बैल पोळा असू दे म्हणजे किती तरी सेलिब्रेट करतात पुरणपोळीचा प्रथम मोदक काचा नैवेद आणि काय खीर गव्हाची खीर जी आपण बनवतो आणि तुम्ही जसं बोलला की मी बोलो की ग गौरी आल्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखतात तर तुमच्याकडे चिक कनचा म्हजे नाॅनव्हेज चालत ना मटन असल्या त्याचा नैवेद्य दाखवतात तर तिथं तो मान आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येकाची संस्कृती ही वेग वेगवेगळी असत कोणत्या संस्कृतीचा विचार करणे पण तो पुढे चालू ठेवणे हे खुप महत्त्वाच असत आणि तुमच्या बद्दल बोलू म्हणजे तु च्या सोबत बोलून किंवा तुमचा एक्सस्पीरियन्स शेअर करून किंवा तुमच्याकडचे सण कसे सेलिब्रेट करतात आणि किती छान पद्धत तिने तुम्ही सांगितलंत किंवा एकदम छान असे एक्सप्लेन केलेत. अजून खूप सण बाकी आहेत. आपण नेक्स्ट कॉलमध्ये बोलूया. हो ते नेक्स्ट कॉल मध्ये नक्की बोलूया. ते डिस्कशन करूया. आणि आतासाठी तुम्ही तुमचा टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद ओके ठेवू मी. हमम का?
किटकिट
कॉल एंड होईना हॅलो दीदी हॅलो दीदी जरा कॉल एंड करा हो माझ्याकडून होईना झाले कॉल एंड करा जरा होईना झाले. ह ओके ओके
सारखं सारखं कनेक्ट कर. त्याला म्हणजे होणार ते